कट झाला ग मग काय होतं काय माहिती बाबा मगाशी पण असच झालं
ऑटोमॅटिक नीट बंद झालं कसं काय काय माहिती
हा वायफाय आहे ना?
ए आय म्हणते ना बंद झालं आणि मी आता चालू केलं परत
हह हाह हह हा अच्छ म्हणून कट झाला टच ते टच वगैरे झालं की होत
हम्म हम्म आणि हे पाऊस आहे का ग?
कुठे पाऊस आहे, किती गरम होतय
वैशाली आ हा ते तिकड इकडं हाय वा आता कोकणात चालू झालंय आता
हम
हम्म
काय माहिती ती बोलली
मार म ्याशी मैत्रिणीचा फोन आता ना ती म्हणत होती थोडा झालाय ना आता जाम काळोख झाला
पाऊस आला अरे वा
म म्हंटलं आमच्याकडे दे पाठवून थोडा आता म्हणतीय आधी आमच्याकडेच पडू दे पट भरू दे
हा मग म्हंटली तुमच्याकडे पाठतते म्हटलं
ते पण आहे खरं पाऊसच कमी आहे का या वर्षी
नाही ह्या वर्षी सांगित इ पाऊस जास्त पणष तेिरा
अगं आता जून अर्धा गेला पंधरा तारीख अजून कितीे लेट होत
नंतर मग दिवाळीपर्यंत पडेल
का माहिती का सांगतायेत कधी पडतय गेल्या वर्षी पूर्ण वर्षभर पाऊस होता
हो मे महिना पाऊस मार्च महिन्यापासून पावसाळाच वाटत होता
अगदी वर्षभर मनसोक्त पडला आणि आता न येतच नाही वाढ
पाऊस नाही ना आमच्या इथे पाण्याचा जाम प्रॉब्लेम प्रॉब्लेम व्हायला लागलाय
सगळीकडे च. आता आम्हाला दोन दिवसानी आलंय पाणी आज आलंय
आम्हाला नाही रोज आम्हाला येतय सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत सात असतं आणि संध्याकाळी सात ते साडेसात असतं हां नाही मी पाणी नाही भरत पाणी आहे तोपर्यंत पाण्याचे काम करून घेते आणि नंतर मग एक दोन छोटे छोटे ड्रम आहेत शंभर शंभर लिटरचे ते भरून ठेवते बस दिवसभर कोण नसत ना नाही लागत एवढं पाणी
हा पण हे आता शॉर्टेज कधी झालं पाणी नसलं मग
नाही येतच पाणी आता हे माहिती असताना वॉचमेन सांगतो ना मला येईल का नाही पाणी
आमच्या इथं खाली हौद आहे वरती हौद आहे मग त्यातलं संपलेलं कळतं ना वॉचमॅन सांगून ठेवतो पाणी संपलय हा त्यामुळे नाही एवढ काय टँकर आणतात ना
अच्छा ती टँकरची सिस्टम अजून सगळी तिकडे कस आहे ग बंदच नाही होत पाणी कसय आताच अशी हालत आहे काय वर्षाने काय होईल काय माहिती पाण्याच
तिसरं महायुद्ध म्हटलं ना पाण्यावरूनच होणार आहे
हो ना
आप आपल्या पिढी जाईल अगं रडत पडत पण आपल्या पोरां जरा अवघड आहे पाण्याला
हो ते विकतच घ्यावं लागेल. सगळंच विकत नाहीतर काय बोलणं पण विकत घ्यावं लागतय बघ
आता बोलणं पण विकत हो
पैसे मिळतात आता
हम्म
काय रे देवा काय खरं नाय काय बनवतेस वाटत
अग ते हे बनवलंय ना दूध शिल्लक राहत ना आता हर्षला दूध दिलं आणि मग राहिलेलं दुधाचं काय करायचं कारण उद्या आता शाळेत जाताना तो दूध पीत नाही म्हणजे मीच देत नाही, कारण उठल्या उठल्या गाडीत बसून जायचं ना मळमळतं म राहिलेल्या दुधाचं कस्टर्ड बनवलय. मग ते थंड करते हो म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायला होय. ते चमच्याने हलवते.
त्याचाच आवाज येतोय.
आवाज येतो तुला चमच्याचा आणि हर्षु एक डबा दूध अ तापत तापवायचं आणि नंतर खाली वा टीमध्ये पाण्यामध्ये एक दोन चमचे मी कस्टर्ड पावडर मिक्स करून त्या उकळत्या दुधात टाकायच हलवत राहायचं मं त्यात काजू, ब दाम काप हे करून टाकायचे बारीक करून विलायची आपल्याकडं माझ्याकडें ते केशर आपल्याला आता कुठ ओरिजिनल भेटत नाही म्हण मी केशर फ्लेवर्हरचा एशनसच आणलंय. ते टाकते दोन चमचे. साखर टाकायची झालं आपलं बदाम शेकच तयार होतोय हम्म, आणि मग ते थंड करून दु पारी खायचं उद्या होईल दुपारी खायला ते.
अच्छा.
अधी मी नाही आमच नेहमी असत, आणि फ्रूट असले की ते थोडा अजून घट्ट केला, की त्यात फ्रूट कापून टाकले की फ्रूट कस्टर्ड हो त, ना म ते तयार.
हो-हो-हो.
हम्म. तस दूध संपून जात. चहा नाही कोणी घेत.
टेस्ट नाही ना लागत.
नाही बिल कुल नाही.
बघायला
आईस्क्रीम सारखंच सेम आईस्क्रीम सारखं फक्त हे पातळ असतं.
अच्छा, त्याच्यात फक्त काय कस्टर्ड पावडर टाकायची वाटी भरून.
वाटी भरून नाही, जाम घट्ट होईल पिठलंच होईल. अर्धा लिटर दुधाला दोन चमचे,
पावडर क ती, पाण्यात मिक्स करायचे,
कोमट गार दूध अस सल तर दुधात
हा-हा-हा अवकळत्या दुधात ते टाकायच.
दुधात टाकताना हलवत राहायचं नाही, तर त्याच्या अशा गाठी गुठळ्या गुठळ्या होतात.
ओके,
असं स्मूथ व्हायला पाहिजे ना ते आणि साखर हे टाकायची काजू बदाम विलायची सगळेंच टाकायचं आणि ते उखळत ठेवायचं.
ओके मग ते घट्ट होईपर्यंत उकळवायच,
हा मते घट होत जस-जस नर बंद करा ह रबडी सार नर मग गस बंद के ते गार होईल तसं अजून थोडं घट्ट पण येतं त्याला. मग आपण त्याच्यात वेगळे-वेेगळे फळ टाकून ते कस्टर्ड ओतलं ते पण होतं आणि नुसतं खाल्लं तर बदाम शेकसारखं लागतं छान.
हा ना
ह्ं
बघ ते करून सामान आण
हो का कस्टर्ड पावडरच लागते. त्याला दुसर काय आणि एसेन्स आणलं ना तर मग व्हॅनिला फ्लेवर किंवा बटरस्कॉच. चा आनायच.
का गं केशर नको.
केशर ते केशरच पण चालत नाही केशरच पण चालत केशर तर मी ठेवतेच ग घरात आपण खीर वगैरे करतो ना. टाकायला फ्लेवर
बरोबर बर बर कायतरी आपलं आमच्याकडे चहाच भरपूर होतोय ग त्याच्यामध्ये चहालाच दुध सगळे जात.
मग दही लावायचं पण दहीला विरजण नाही ना आम्ही आता नवीन शिफ्ट झालो इकडं. विरजन मोडलं माझं.
हे विरझन ते काय का पण कडू कडू स्टीमच कडू होत.
काय?
काय कडू होतंस स्टीमच काय होतं कडूस.
स्टीलच्या भांड्यात कधी लावलं की कडवट पण येत त्याला दह्याला.
दह्याला नाही तू दही कुठल्या ह्याच लावतेस पॅकिंग च दही आणतेस का तू? पॅकिंग चा डबा?
नाही नाही. ते दुसरं आणते. काय म्हणता ताई डेअरीवाल्याकडून, डेअरीवाल्याकडून
सुट्ट ना सुट्ट ना
ये हां हां हा
मग सुट्टा आणला तरच चांगलं लागतं ते पॅकिंगच जे अस होता ना त्याच नाही चांगलं होत दही
प्याकिंग पॅकिंगच नाही आणत ते डेअरी वाल्याकडून आणते काचेच्यात ठेवलं की चांगलं राहत वाट
काचेच्या ह्याच्यात किंवा चिनी मातीची बरणी आणायची
हम्म आहे मी ट्राय केलं ना ते स्टील मध्ये कडू लागत आणि असं चांगलं लागतं
चिनी मातीच्या ह्याच्यात किंवा माठ
हम्म दहा मिनट झाले की मी कट करे ना
हो बघत राहशील कारण मला नाही दिसत ना
आवाज य का
हा येत त ना आवाज
तुझे तुझे झाले ना
हो माझेच झाले हो सगळे झाले
मग मी अजून एक करू
हम घर हा ठीक आहे
थांब थांब दहा मिनट होऊ दे नाही एवढा बोलून फायदा ना रिजेक्ट वगैरे व्हायचा
नाही रिजेक्ट नाही होत तेवढेच सेकंड मोजले जातात
अच्छा असं आहे मगाशी का कडच झाला बोलताना
हम्म
मायाला लावलेला ना किती वर्षांनी बोललो आम्ही मागाशी ह लग्न झाल्यानंतर म
पण व्हाय लाग आणि नंबर पण पाठवायला लागले हो एकमेकचे